हॅलो हॅलो.
हॅलो
हा बोला.
हा कशी आहेसं?
छान आहे बघं तुम्ही कसं आहे?
हा हाय मस्त आहे घरचे कसे आहेत?
जी सगळी पण छान आहेत. बघा तिकडे कसे आहेत?
हाईत हाईत मस्त आहेत.
अ
हो का आरुष आहे खेळाय लागलाय.
हम्म चहा तेन झाला? झाला झाला.
काय चालंय मग काय करतेस घरी?
काय नाही बघा
हा हा हा, काय जॉबच तेन आणि काय ठरवलेस, पुढं?
कुठलं ठरवताय ठरवायचंय हाय आता इथं इथं कुठं तर बघायचं म्हणलं कनाय आता खोली पण बदलायचय नाही.
हा हां हां.
म हितन आणि तिकडनं आणि मग इकडे यायला पाहिजे असं व्हायलागलंय. त्यामुळच आता जरा खोली बदलूनच मग बघायचं तिकडच.
हा हा हा.
मग.
काय
हा हा रुथ्वी कशी हाय.
हाय बघा, छान आहे.
हां हां.
हाय आत्ताच झोपून उठलया ती हाय मांडीवरच हाय.
हा हा हा, दादा.
दादा पण आहे, त्याला तब्येत बिघडली त्याची हाय बघा.
हम. तू तुला मेहंदी येतय ना.
होय.
हा हा. मग तेच मला मेहंदी काढायची होती ग आरूचा बड्डे आलाय.
हम्म.
हा दोन तीन दिवस दोन तीन दिवसात हाय तू कधी येतीस बघ मग.
हा बघूया बघू की, दिदीला येत्या की दिदीला काढून घ्या दिदीकडनं.
हा हा बर बर.
ऋतुच्या दिदी आहेच की तिला येत्या काढायला.
हा बरं बर काढून घेते गे त्यांच्याकडन म. हम, कॉलेज तेन.
लगेच कुठलं काय कॉलेज? हाय बघा घरी.
हा हा.
परवा कुठं फिराय गेलता होय.
फिरायला होय रामलिंग ला गेलते ग.
हम्म.
तेच त्या वयचं आत बेळगाव.
आलती म तिला घेऊन गेलतो.
म्हणजे परवा आज झालेली नाही आमची.
हां हां आम्ही त्यांनी आलो आणि आम्ही गेलो असं झाल.
हा. म तेच आत्तींना फोन केलेले आत्ती म्हंणली नाहीत गेलेत.
हा हा हा.
म्हणूनच म्हणटल, फीराय गेलेला.
त्यांनास नी सांगितलं दुसरीकडच चालय म्हणून घेऊ गेलो येत नाहीत ग म्हणताना.
हा.
मग आणि काय चाललय?
काय नय बगा हाय निवांत, मामा काय करायलाय?
अ मामा खाली बघ. जर काम आहे तरच नाही गेल ह
आता आरूजची तब्येत आहे काय बरी-
हा हय बर आज जरा गेल का हॉस्पिटल ला- अ हाय बरी आहे, काय खातच नाही ग तो म्हणतान गेल ते.
हम्म. तिकड काकी तेन सगळी बरी हाईत.
हायत आहेत बर आहेत बघ, पृथ्वी शाळेला चाललय का?
होय जाते आज गेलेली होगा
हा हा त्रासतील काही देत नाही ना मम्मीच्या आठवणतील हा हा हा
काढत नाही
हम्
फोन पाहिजे असला तर तेवढंच करते बघ ममीचातण
कोण पाहिजे असेय
हम्
हा
फोन पाहिजे असले जरा बघायला
हो हो
काय फोन घवा पोर कोोन शिवाय जेवायच नाहीत फघ
होयच
आमच्या तरी एक ह याच विना फोन शिवाय जेवत नाही होत सगळ्याचे फोनच लागतात
ब
अ दिदी ते न ठीक
नाही तेव्हाच किती वेळेचा आलेली आठ दिवस राहिले आणि गेली
हां हां त तिला काय फोन करायचं करायचं म्हणत पण वेळच भेटत नाही ग
अ असं करत जा बोलती ती
हा हा आणि काही जेवण ते मग
जेवण आत्ता येत ना करायचं बघा स्वैंपाक नऊला आठ नऊ ला करतोय आम्ही
म्हणजे जेवताना लगेच गरम गरम असत
होय होय
हा हा चांगली गोष्ट
अस करून ठेवत नाही कधी म्हणजे जेव्हा ेवते त्यावेेळेसच करून ठेव केल्या केल्या ह
हा हा हा
आणि को लवकर जेवत नाहीत नाही करून ठेवलं की मग ते तसंच होणार नाही गार
हा
करून ठेवलं की तसच कोण लवकर जेवत नाही ते करून ठेवलं की तसच गार उत राहतय सारखं गरम करायचं ह
होय होय
त्यामुळे
हा हा मग पाऊस तेही
आणि नाही बघा वातावरण झालंय तिकलं
पाऊस नाही बघ बाई पडायला पाहिजे पेरण्या केले
ह
गावाकड पण प्रेरणा केली असती
हो केलेत की
हा
मका घातले मका
हा हा
उस आहे आधीचा
हा हा पाऊस पडायला पाहिजे बाई एवढ्यावर कुठलं हेवतंय
होय
हो पाऊस पडला तरच सगळं नाहीत का
होय होय
काय म्हचलीस
का म्हनला
तेच म्हटलं पाऊस पडायला पाहिजे म्हटलं पेरण्याेत
होय होय होय
मी पण सकाळी दवाख्याला गेलते आरुषला जरा वा खाईला काय म्हणते प घेऊन गेल तो आयरन कमी बलेत
हम औषध दिला असतील
होय आता तिले तर आणि पाच दिवसांनी बोलवले तर बघ्या की आता
हम्म
आणि काही काय चालय कडे ना तिकडं
ये की बघूया आज काय जमलं नाही मम्मी म्हणलेय रविवारीत जाऊया शनिवारी रविवारी जाऊया
अगं अरुच वाढदिवसालाय
होय होय होय येणारखी रविवारीच वाढदिवस आहे का
येव ये्या अव्या
हा हा ह बघ कध तस
हो हो येतो येतो
अजून एक दोन तीन दिवस
हम्म
हम्
हॅलो
हा बोला की,
तेच म्हणलं येऊन ब
हो हो येतो येतो.
येतो येतो
चालते चा
आणि काय मग
काय नाही काय करायलस बोगुया म्हटलं ऋतू शाळेला चालाय की नाही.
ह
ह
हाय चालल्या जात्या
हा हा.
तेवढं एक दोन मिनिटं रडते.
छोटी आहे का अजून.
होय
हा तरी ती जाती म्हणाय सर्वज्ञ बघायलेस उमऱ्यापर्यंत जाऊ पण उमऱ्यापर्यंत जाउपर्यंत हा उंबऱ्याच्या आत यायली की गप असतेया. भ भट्ट मॅडम आहे काय त्यांच? म्हणजे भट आड नाव हाय- भट मॅडम, भट मॅडम करत्या.
हं.
हां.
गेली न आज? कधी गेली ती?
दोन तीन दिवस झाल गेल्या.
आं.
शाळा आहे ना तिची म्हणताना गेल्या.
होय.
तिकडं शाळेला चले म्हणून घेऊन गेले तिला. दुसरीकडं चाललंय म्हणाली त
हा. हो नाही तर नाही जात नाही होय. नाही म्हणताय तिकडे जायला.
मला तिकडं घेऊन शाळेला जाऊन जातीस अस- आम्ही काही येत नाही असं म्हणतेया ती.
होय.
हम म म्हटली तर बाबा तुला रायबागला घेऊन चलंय चल म्हंटली.
हम्म.
घेऊन गेले बाई काय सांगायचं.
नाही तर जातच नाही. याला जातच नाही म्हणून सांगते ती. मी जातच नाही म्हणून बसत्या रडतेच.
म्हणजे तिला रस्ता सापडला कणी. हा कुठल्या रस्त्यावर घेऊन आल्यास ग? ह्यो रस्ता न्हव ग असं म्हणतेया.
हा.
रस्ता दिसतोयच की गावासमोर गेल्यानंतर. नव्ह ग त्यो अस म्हणतेया.
चालतय
होय होय.
ठेवू का?
हो.